हॅलो हॅलो
हॅलो हो हो येतोय बोला काय चाललं झालं जेवण हो आ आत्ताच झालंस् आज काय स्पेशल बनवलं मग आज तुम्ही
आा अ रस पुुरी बटाट्याची चटली
हो का अजून आंबे चालू आहे सीझन.
वा तर
होव ना पास. आमच्याकडे अ काय होतं. हो हो झालं झालं अ कोबीची भाजी वगैरे बनवलेली काय तुम्ही काय स्पेशल बनवतात स्पेशल काय आहे तुमच्याकडे तुम्हाला आवडतं बनवायला असं खायला
आवडतो बघ मला पटकन बनारी रे किचडीच
संध्याकाळची मोस्टली सगळ्यांकडे तेचच होते बऱ्याचदा
असत खिचडी असत व्हेज बिर्याणी भरवायची हा सगळ्यांना आवडणारी
आवडणारी खिचडी
हो हां हां
काय म्हणतय तुमचं तुमच्या तुमचा आवाज ना तेही ब्रेक होतोय.
आवाज ब्रेक होतोय
हो हो हो हो हो बो ला ना
खिचडीची रेसिपी सगळ्यांना खिचडीची रेसिपी सगळ्यांनाच आवडते, म्हणजे पणच थोडेसे पुढे आसपास आहेत ना त्यांना स प्रॉब्लेम असत.
हो थोडं ते पचायला थोडं हेवी जाते ना
नाही त्यांना मुळात आवडतच नाही
असं आहे का ते पण ते पण आहे म्हणा त्यांना कसं पोट भरून वरण
सासऱ्या आहेत म अस सोबाईंना कंटिन्युअसली खिचडी आवडत. त्यांना त जळे आवडत नाही. सासऱ्यांना शुगर असल्यामुळे ते जास्
हो भात वगैरे कमी करत नाही त्यांना बरेच ना गाव म्हणजे वयस्कर लोकांना डाळ वगैरेच पाहिजे असते ना चुरून खायला वगैरे सकाळ संध्याकाळ वरण पाहिजे पाताळ काहीतरी असं
हो
त हम अस खरं तर डायबिटीस झाल्यान नाही चालत भावात खिचडी वगैरे असं काही अज काय म्हणते तुमच्याकडे काय स्पेशल आवडता का तुम्हाला बनवायला? आवाज आवाज आवाज.
हे
काय म्हणत आवाज तुमचा ना ब्रेक उठतोय काही. काय म्हणताय हा नाही मधून मधून ना आवाज येत नाहीये हो हो हो
हा हा
काय म्हणतय
मंडे बरायला मला
मांडे का काय म्हणतय
खप वगैरे असत पण मागेवरनला खूप चांग वाटत त्याच्यानंतर सगळ्यात सोपी रेसिपीज आहे
हो ना आपल्या गावाकडे खानदेशाकडे वगैरे मांडे वगैरे खूप बनवले जातात बघा ह सीझन मध्ये उन्हाळ्यामध्ये
आवडते पण
तुम्ही ना फोन तुमच रेंज मध्ये नाही आहे काय हा बोला ना
म्हटलं आलू बटाट्याची जे बटाट्याची जे े रेसिपीज ते बनवायला आवडतात कारण ते पटकन बन बन पण जातात आणि खायला चांगले लागतात टेस्टी
हो बटाटे आणि बटाटा असा प्रकार आहे की ते सगळ्या भाजीसोबत मिक्स होतो प्रत्येक भाजी मध्ये कमा प्रत्येक भाजीला वटणा फ्लावर सगळ्या भाजीमध्ये
एखाद्या व्यक्तीचा कसा स्वभाव स्वभाव असतो की कशी व्य असेल तर त्यांच्या मॅच तर सगळ त्या जिओ
मॅच होऊन जातात हो हो खरंच आहे अगदी अ हा
तरर
हो ना आणि लहान मुलांना ते विशेष आवडतो सगळ्या गोष्टी लहान मुलांना म्हटलं बटर तर भाजी होग आता तर ते फ्रेंच फ्राईज झाले तर बापरे सगळे बाहेर वगैरे तेच मागवतात फ्रेंच फ्राईज पाहिजे हे पाहिजे नंतर ते अ म्हणजे यु पी यूपी व मोस्टली युपीवाले आणि साऊथ इंडियन जास्त बटत ते त्यांच्या डोसामध्ये वगैरे भाजीला असते त्यांना
हो हो मला आवडत
हा हा हा तुमच्याकडे नाश्त्याला काय वाहतं मग काय असं वडे वगैरे बटाटे वडे खातात की जास्त करून्
मला जास्त होजे ना असं पराठे वगैरे बनवायला आवडतात बटाट्याच बरटज अ माझे मी म्हणजे कोतंची जरी परायते बनवले आणि त्याच्यात बटारी टाकली
हो का पहिल्यांदा ऐकलं कोथंबीर वडील
हो हो हो एकच म्हणजे काय करायचं बटत आपण उकडून घ्यायचा तो पिसून घ्यायचा आणि हो आणि तो होत ना अ हे करायचं कोथिंबीर जी असते ना आपली त्याच्यात अ तिंबीर आलं लसूण हिरव्या मिरच्या जिरं मोरी तर नाही टाकत आपण त्याच्यामध्ये
हम् हम्
अजून मीकडे पत्ता प हा नाही ते पण नाही टाकत मी रेक्ट म्ह जेव्हा आपण पीठ वगैरे मळून घेतो ना त्याच्यासाठी वापरते त ते यांची सगळ्यांची अशी एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची
हम्म हम् हम त्याच्यामध्ये तुम्ही मग डाळी वगैरे नाही टाकत का कोथंबीर वडीला
नाही नाही नाही दाई नाही म्हणजे मी ते पराटक मारते ना
अच्छा पराठेचं बोलताय तुम्ही अच्छा हा
मगक्याच्या पण बटाटा टाकायचाय एकदम छान लागत आणि लसूण थोडं जास्त जास्त प्रमाणे टाकायचं लसूण आणि जिरं थोडं जास्त प्रमाणेात टाकलं ना
हो हो
छान लागतखायला आणि त्याच्यासोबत मग पण याची संनाानीची हिरव्या मिरच्या टाकून अ चटणी बनवायची न हो एक नंबर लागते नाहीतर मग जास्त करून आम जडेे टोमॅटो सॉस सतो ह आणि ते चटणी पण असते माझ्याक जास्त करून असे हे असतात मराठे व असतात ते
हम्म हम्म हम्म कारण इकडे आपलं उत्तर वगैरे उत्तर भारत वगैरे पंजाबी लोकांमध्ये पराठे जास्त खाल्ली सतत नाते पण नाचतायला वगैरे आलू क पराठे ते म्हणजे काय म्हणता स्पेशल काही असं नाही आमच्याकडे सगळं चालत नाश्त्याला मोस्ट ली पोहे उपमा वगैरे असं शेवई शेवायची खीर वै आपल्या हातावरच्या शिवाय गव्हाच्या
हा ते पण हातावरच शेवय असून करता
हो कधी म्हणजे अ आई वगैरे करते आता तर नाही होत पण आता त ते मशीनच आलेय त्याच्यामुळे मशीनवरच
तू अवघड असतात का मग तुम्ही तर पाहिल्या असतील ना मग ते बनवता म्हणजे क
नाही नाही एवढं काही नाही आधी बघं पाटावर वगैरे बनवायचं होत बाया
हा ते पा व म्हणजे मी गलंय तुम्ही अजून पाहिलेलं नाही कारण आमच्या भागात आहे ना इकडे मासिककडे जास्त करून नाही बनवत नाशिक मध्ये पण आहे तिकडे ते चाळीसगाव चाळीसगाव धकड मुच्या व हो ना का
आधी बनवायच्या पाटावर म्हणजे खूप असे बसलेला एक एक दोन दोन तास बसून चांगलं द एक एक दोन दोन किलो बनवायचे त्या पाठवळ आत आता काही मशीन आल्या ना त्याच्यामुळे मशीनवर बनवून टाकत पन आधी म्हणजे आमच्याकडे पण हातावर आम्ही अ हातावर बनवायच्या मैद्याचे किंवा आपल्या रव्याचे धव्याचे असं आता नाही होत त ते आता मशीिन रेडीमेटच आणतो पण गावाच्या आणतो मैदा वगैरे नाही वापरत हो तर ते श
ह हा त जे आजी वगैरे आहेत म ते करत का ना तिकडे इथ जैज भा साबकडे
हो हो हो ते त्यांच्याकडे असतात ते नागलीचे पाप्पा पड शेव वडी कोुड्या वगैरे ते बरेच बनवतात ते बिबडे वगैरे असं खांदेशकर म्हणजे जळगाव साईड जळगाव धुळे साईडलाही खूप बनतात
हो तिकडे ते खूप चालच असत आणि त्यांचं म्हणजे आता वाळवण बनवायचं म्हटलं ना की त्यांचं अगदी पूर्ण महिना त्याच्यात निघून जातो
हो वर्ष वर्षभराच टिकून ठेवतात ना चटणी मसाले वगैरे बनवले जातात मग
त याच जर धावपळ असल्यामुळे किंवा काही म्हणजे येत नाही त्याच्यामुळे पण करतात तसं मला म्हणज्या घरातले जे म्हणजे पण काही पदार्थ बनवतो ना मी नाही जमलं मला इवण आटंत रेसप युट्यूब न अ खंदी त आजी पचे वडीओ मोठी
सपेेत
अस बघात ण मिक्सर वापरतो म्हणून अ पाटावर जात मला मला ते घ्यायची खूप हौसयं बरं का, कारण ना हे ते आजीबाई सांगतात, त्या व्हिडिओज मध्ये काय खूप टेस्टी असं तर हे
हो, त्याच्यामुळेचं जाव लागते ना, नाही ते कसं खूप वाटत वाटलं वाटल्यामुळे ना चव पण छान येते, त्याची पाटावर वाटायची खलबत्तेची. आता नाही ना, ते मिक्सर मध्ये पटकन फिरून घ्या अन झालं काम. झाल ते आपलं झाल वाटतं, वेळ झाला हो हो बरं हो थँक्यू!
बोलून चांगलं वाटलं, अ रेसिपी पण चांगलं
हो हो, चला ठीक ओके.